हॅलो, हां बोला मॅडम. जेवण झालं कधीच आता असते का जेवण आतापर्यंत राहत असते का जेवण?
हॅलो.
नाश्ता वगैरे पण करते ना, नाश्ता वगैरे पण
नाय ग आता नई आता बाहेर आलतो थोडस पाणीपुरी खायला.
बाहेर कुठ पाणीपुरी खायसाठी? बाहेर
हो आवी आलेलाय, आवी सोबत आलतो. नाय ग ते अविनाश सोबत आलतो अविनाश
गाद घे म्हणजे .
हा.
पाणीपुरी खायसाठी. कुठं? आकोला नाक्यावर.
अकोला नाका नाई का इकडं आलतो, आमच्या एक बुर्जी धरणाकडं.
बापरे बाप एक बुरजी धरणाकडं, तिकडंपण पाणीपुरीच हाय काय?
ह मित्राचं दुकानये.
हा हा.
तिकड जरासा बसायलाबी होते. मित्राचं आहे का दुकान पाणीपुरीचं तिथं समोर? बोर व्हायला घरी तेच्यामुळे गेलो.
पैसे द्याचं काम नाही.
नाय पैशे द्या लागतात पण तेच बसते माणूस चेन येऊन जरासा. बसायला जागा बिगाय, चांगलं वातावरण हिरवळ हिरवळ हाय. चांगली
हो. बाकी तब्येत , काय नाय अभ्यास करू लागली. ते रोशनीताईंच बुक वाचू लागली.
बरा वाटयेत का ताप आगत ना तब्येत बरी आहे का?
हो आता चांगली आहे बरी आहे बरी.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
एवढी चांगली पण नाय आणि एवढी वाईट पण नाय.
. मग हा.
चिमणी वगैरे.
काय म्हटली? हॅलो, जायच होत यार. आलो होतो गाडी गाडीच सर्विसिंग करायला आलो होतो आविनाशचा.
दादाची गाडी का?
हम्म चालेल चिकल करयला ते. सोमवारी अविनाश सानिका शुभम त्याची बायको.
मला येऊ जगते.
हा
मला उदा जतात का?
गाडी फुल झाली त्याची गाडी फुल झाली.
नाही मी नाही मी जातो ना, मी येतो ना.
ते माहितिन
डिक्कीत तर जागा भेट
ड्कीत नाही ड्कीत सामान सुमान न्यायला जायचं.
अ चिखल दऱ्या
डिकी स्टो घी नाहीयचा स्टो. आ तेन तो मॅगी मॅगी करायला तिकडे खडकात.
आ?
मी एवढी पण मोठू नाही होत मला जागा बरोबर चार मास
नाही हो जागा त्यायच तिघ तिघच. तीन तीन जण झाले ते तीन कपल फिक्स झाले ते.
ती तिघं कोण कोण?
हाय ते एक मित्र आहे अजून दुसरा. तू नाही ओळखत त्याला, हा.
हह हम्म मग काय मग जुलम जाऊन फायदा नसते.
जुलम जाऊन तेस मग काय जुलम काय जातं.
हा आमच्या कॉलेज जातात ना मग
जाय ना अस टेबल म जायचं ना आपल्याला मुन्नार मुन्नारल येशील ना तू मुन्नारल?
ना आता चालू आहे आमच्या कॉलज विहार चालू आहे त्या दिवशी मे मी कॉलेजला गेलती का नाही त्या दिवशीच मन लागले हम्म जाय
आता मुन्नारला येशील का तू कवा नाही येणार?
ते कुठे आता?
केरळ
किरळोड कस जायचं?
सप्टेंबर.
सप लास्ट मध्ये का? लास्ट मध्ये का?
कवा बी सप्टेंबर मध्ये.
हम्. सप्टेंबर मध्ये ते आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असतात ना गणपती बाप्पाचे. डान्स असतात.
गणपती बाप्पाच नसते, गणपती बाप्पानं असले तेव्हा नाही यायचं. गणपती बाप्पा झाल्यावर अ गणपती बाप्पा झाल्यावर ज असं रिकाम पण असते ना महिनाभर
तुमं कसं कॉलेज जात आहे शेवटचं वर्ष शेवटचं वर्ष आहे ना?
हा.
तर मग कार्यक्रम म सहभाग घेल डान्समध्ये पुन्हा अजून
हो तर गण गणपतीच झाल्यावर गणपती झाल्यावर म्हणाला.
हो पुन्हा. काय ना काही चालूच राहतील कॉलेज मध्ये गेम असतात.
हो ना हो ना.
हो म्हणून
अं.
म्हणून मग तेवीस चोवीस पंचवीस तारखेला जाता येतेे समजा. आमची ट्रिप पण जाणार आहे. आमची ट्रिप पण जाणार आहे पैसे जमा करून ठेवण लागतात विस एक हजार.
पैसे आता येतात ना तुला बारा तेरा हजार रुपये.
ते ते ते पैशात काय होणार आहे तेवढ्या पैशात? आमच्या कॉलेजच्या ट्रिपला जायच ना.
मला द्यायली न तू.
कशासाठी एक काम करत हो ना तेथून मी फक्त एक सवा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये रिटर्न घेतो.
आत्ता दे मला तुला मग महिन्याला देतो मी भाडं भरायला.
हम्म बर बर.
किस्ती किस्ती मध्ये
हो मी मागतच नाही ना मी एकदाच
नाही ना तुला दर महिन्यात तून दीड हजार रुपये
नाही नाही मी मागतच नाही. मी एकदाच माग त आमची ज ट्रपाते का नाही कॉलेज
एकदा नको मागू एकदा येत नाही मग मी मग येणार नाही मी तशी. जरा जरा माग म्हग म्हजे मी देतो.
मग पावतात का नाही?
हा एकदम कुठं असतात का, ए एवढे पैसे एकदम कुठं असतात का माणसाजवळ?
मग एक काम करते ना मी देतच नाही ना.
डायरेक्ट देतच नाही का?
हो एक काम करतो मी हा महिन्याबद्दल मग दादा माझे नाही का म्हणजे पै का नाही नोव्हेंबर डिसेंबर ठेवून दे तुझ्या दहा पंधरा हजार अन मला माझ्या अकाउंटले पैसे कसें
तु तुझ पैसे तुझ पैसे माझ्याजवळच ये. तुझ पैसे माया जवळच येणारेत शेवटी कामाची.
नाही ना. कोणाप जाणार आहे ना मत्स प्रदेश नाहीत मग मली
हे काय नाही जायच ट्रिप बीट.
बघ पण डंण
माझ्याजवळच येणार हायत. हम्म. हम्म. काय नाही झाली ट्रीप बिपला आपल्याला ट्रीप करायची नाही.
हे खर्च किती येते?
येऊदेना कितीये. वीस तीस चाळीस हजार रुपये येईल काय ना. सगळी आहेत ग, सगळे आहेत म्हणालोय.
सर्वच हो का? तेच म्हटलं एकट्या माणसाला जर एवढा खर्च आलं तेवढ्यात
एक मा एकटं माणूस बाहेर देश जाऊन येते तेवढं पन्नास हजारात तर थायलंड जाण होती. त्या माणसाचा हम्म. हा हा. हा हा कुठ चाली?
आ?
कुठं?
कुठे जाणार हो बाटली चोकत.
बाप रे बाप लई दूर चालले की नाही?
मग दूरच आहे ना ते जायला लागते. पशी गाडी नाही, काहीच नाही.
हो.
आमचं कॉलेजच किती लांब आहे. कॉलेजसाठी मन त्या दिवशीच किती पैदल पैदल आली, ‌ पैदल गेली.
हम्म.
हम्म.
व तुमच्या नाव
असं वाटतं असं वाटतंय जवळ अ एकदा वाटत की जवळ‌ ऍडमिशन असता की नाही टेन्शन नसतं राहिलं.
आलं नाही अजून? काय म्हणली? मिरची पाण्यातून मिरची लागत नाही नव्ह का? खराब बी झालती ना जराशी? पावसात याची दर्जा पार्ट टू काय म्हंटली?
हॅलो. तनु आपण जेवायसाठी नव्हतो होय गेलो तनु आपण.
कुठं ग?
ती चामुुंडा का
हो हो हो हो हो हो. हा तिकडचं गेलोवतो मी आज. हा त्या तिकडे त्या एरियात गेलतो. अरे मी तिकडच गेलतो आज. काय म्हंटली?
आज पण जेवण होतं काय?
हॅलो. काय म्हंटली? अरे तिकडं तिकडं दुकान आहे म्हटलं त्या त्याच एरियात गेलतो.
हो ना मग आपण जाऊ लागलो कनई तवा मग अक्षर दादाचं घर दाखवलं होतं. त्योच पाहिल होतं.
हा हा.
दा होता, प्रफुल्लदा होता सोबत. तिकडेच ते आखाडा पण म्हणतात ना वाटतंय. नाही प्रथम होता ते दादाचं घर होतं ना.
हा हा.
हो जेव्हा जेवायसाठी आपण सर्व आलो होतो तेव्हा गेलो होतो.
मन हो मग बठाकील तर स्वयंपाक
काहीच नाही स्वयंपाक जेवण वगैरे लवकरच केला आम्ही अकरा वाजता जाम कटत
काय केलतं काय केलतं
आम्ही का ते वटानेच भाजी केलीती, ते न स वटाची भाजी चप
हाऊ का? मस्त लागते छान लागते पाहिजे.
हो त्याच्या ते, आपण गुऱ्या पण करू शकतो ना.
हो.
हो, तशा केल त्या!
छान लागते का ते, भिजून गेलते का ते याच्यावरली टाने बाहेर डेअरीून आणले होते. हॅलो!